हॅलो.
हॅलो. हो नमस्कार ताई. हो हो येतो येतो य काय? चालल.
काय नाही मी
काय नाही आता बस मी पण बस. म्हटत चला थोडस काम करूया.
हा जेवण वगैरे झालं.
जेवण वगैरे झालं.
काय बनवलं आज स्पेशल मग
आज काय पालकाची भाजी वगैरे बनवून
हा फिराय वगैरे गेला का नाही कुठं. आम्ही शेवग्याची शेंग बनवले.
हम्म हम्. अच्छा बरं आहे ना वो. काय म्हणता मग अजून
काय नाही म्हटलं फिराय वगैरे जावं कुठ तरी तुमच्याकडे आहे. का कुठलं ठिकाण फिरायसारखं.
हो फिरायला जाण्यासाठी तर खूप आवडतं मला आवड पण आहे आरोग्या साठी पण मन प्रसन्न ठेवण्यासाठी तर खूप चांगलं असत फिरायला जातानेच. काही गोष्टींची काळजी घेणं. पण आवश्यक असत फिरायला म्हटल्यावर आणि हवामानानुसार तर योग्य कपडे घालावा वगैरे अस. पाऊस वगैरे पडला त्या फिरण्यामध्ये खूप भारी वाटत.
पावसाळ्यात तर खूप मजा येते फिरायला
हो आणि आम्ही फिरूण्या साठी जातानी म्हणजे हवामानानुसार योगे कपडे घालणे वगैरे अस. सोबत पाणी बॉटल वगैरे ठेवणे म्हणजे अशा गोष्टींची आम्ही काळजी घेतो. आणि रस्त्यावर वाहतुकेंचे नियम वगैरे पाळणं अशा गोष्टी पण आपल्या वस्तूंची काळजी वगैरे घेणं लहान मुलांची मोठे सोबत नाही स असं निसर्गाचा आनंद घेणं झाडे फुलं.
हो.
नुकसान करू नये आपण जर फिरायला गेलो. बरोबर आपण जस आपल्या मुलांची काळजी वगैरे घेतो तर कुठल्या झाडाच. नाव वगैरे फुलं वगैरे जस आपल्या कोण नुकसान होईल याची तर आपण काळजी घेऊ शकतो असं नुकसान होयसारखं काम तर करायचं फिरायला जातानी आणि आपला आपला ए न्जॉय करायचा मुलांना एन्जॉय करू द्यायचा वगैरे
हो आणि असं जास्त पण ते फक्त एवढंच बघतात बाबा हा फिरा घेऊन ते आपलं नाही त्यामुळे आपण तिथं घाण वगैरे करून येतो त सगळं खालेल मोकळी बाटली फेकून यायचं किंवा कागद वगैरे फेकायचं हेच करतात जास्त करून
हे चालू आहे सध्या आणि फिरायला जाण्या जाणं म्हणजे मनाचं शांत न बज शांत न निघून जात नवीन ठिकाणी माहिती पण मिळते आरोग्य पण चांगलं राहत आप असे किती फायदे फिरय फिरायला गेल्यावर आपल्याला
बरेच फायदे आणि मन पण अस प्रसन्न होत ना फिरून आल्यानंतर भारी वाटतं सगळं टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटत
बरोबर आहे आणि तुम्ही ए वाक्य ऐकले का वो फिरण म्हणजे निसर्ग जपा आणि आनंदी रहा म्हणजे किती छान वाटत या वाक्य होत बघा आपल्याला पहिले गोष्टी ह म्हणजे फिरायला फिरायला जर आपण निसर्ग पण आनंदी पण राहा आपण काय करतो आनंदी ठेवत पण बाकीच निसर्ग आपण घेतलं काही खाल्ल रॅपर तितच टाकून देतो म्हणजे विचार करतो का पण निसर्गाचा कधी
नाही ना
चला एन्जॉय म्हणून जातो आपल्याला काय घे ना बाकीच्या गोष्टी करून आपण आनंदी झालो बस झालो पण तुम्ही आपल्यासोबत का कुठल्याही गोष्ट पाणी बॉटल वगैरे घ्या काही घ्या ते आपलं आपल्या सोबतच ठेवलं पाहिजे ना
हो आम्ही तर काय करतो माहितय का फिराय गेल्यानंतर आपण ज्या बिस्लरी घेतो ना त्या मी सगळ्या बॅगेत घालून घरी घेऊन येते आमचे हे मला ओरडतात कशाला तुला मोकळ्या बाटली पाहिजेत ते फेकून कचऱ्यात नाही नाही ओ म्हटलं कधी ना कधी आणि खरंच येतात ते मोकळ्या बिसलरीच्या बाटल्या ना खू खूप उपयोग येतात झाडे वगैरे लावायला पण येतात परत घरात समजा काही द्यायच असेल कोणाला तरी त्यातून आ पण देऊ शकतो लय उपयोग येतो
ह आणि फिरायला जाण्याचं म्हणजे काव नवीन नवीन ठिकाणांची माहिती पण मिळते निसर्गाचे सौंदर्य पाहायला पण मिळ आपल्याला अ आणि ताण आणि ताणतणाव कमी असल्यास मदत किती होते आपले हसतो कि ते आपण फिरण्यासाठी
हा ना आता आमच्याकडेच बघा कास म्हणून एक ठिकाण आहे ह तर तिथंं असे ना रोज शो त्या हेज्यात कुट फुल येत न्हायती तसली मग तिथ येतात कासला लय भारी भारी फुलं असतात ते बघायला. आणि सुग असं म्हणजे डोंगर बार तर कस य असय उंचावर आणि तिथ सगळे असे फुलंच असतात अस बाग कशी असते न फुलंच तिथं तशा टाईप मध्ये फुलं अस त्यात किती मस्त वाटत महित्तियाय का बघायला लांबून लांबून लोक येतायतबघायण्यासाठी तिथं
हम् हम् आणि काय नाही नाही नाही मिळ आणि फिरायला गेल्यावर आपल्याला नवीन लोक भेटतात संस्कृती जाणून घ्यायला पण भेटते म्हणजे अनेक अनेक प्रकारची संस्कृती लोकांची वेगवेगळी असते ते पण बघायला भेटत तर आत्मविश्वास व ज्ञान पण वाढतं आपलं बर का काही लोक आहेत म्हणून काही गोष्टी शिकायला पण भेटत काही पसंत कोण कस असत कोणी देवाबद्दल सांगत कसं ज्ञान पण भेटतं बऱ्यापैकी आणि आत्मविश्वास आपला खूप वाटतो बरं का फिरल्या माय
भरपूर
खूप छान
आणि जे तिथं म्हणजे आपल्याला काय माहिती नसत तिथल्या पण तिथून माहिती वगैरे काढताना ना तिथलं जर समजली ना आपल्याला माहिती मग तर मस्त वाट की बाबा हा आपण तिथून जाऊन आलोय असं वाटत पण तिथं माहिती वगैरे समजाय पाहिजे काही काही ठिकाणी असते बघा सगळी माहिती लावलेली असते आपण ते एन्जॉय करण्यापेक्षा ना ते वाचतच जास्त
हम् ह आणि आपण कुटुंबासोबत पण चांगला वेळ घालू शकतो हा
हो ना तो वेळ तर अजिबात भेटत नाही या कामामुळे
नाही ते वेळ पण नाही भेटू शकत पण मी फिरायला जाणं म्हणजे मनोरंजनासोबत ज्ञान पण आरोग्य पण वाढतं
हो ना सगळ म्हणजे फिरण्यापसन एन्जॉय हो तोय आपला परत वेळ भी घालवाय भ भेटतो आपल्याला फॅमिली सोबत. तो तर अजिबात भेटत नाही महितियाय
हाय नाही भेटत
हा ना आणि आपलं आपण तर ना अस घरात बसून ना पोर अस बोरी बोरिग होऊन जातो स्वतःला विसरून जातो आपण घरी बसून पण बाहेर गेल्यानंत तर स्वतःला ओळखायला शिकतो पण पुन्हा एकदा
हो आणि म फिरायला गेल्यावर शरीराला व्यायाम पण मिळतो नाव आणि आरोग्य तर चांगलं जातो तर मग कुटुंब मैत्रिणी सोबत वेळ घालवण्याची संधी पण मिळते तशीच आपल्याला
हो ना
हम् अनुभव तर खूपच भारी भेटतो आहे ना
हो घरात बसून कस आपण तिथलंच वातावरण फक्त घेत असतो तस बाहेर गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणच कस वातावरण परत सगळं वेगवेगळं असतं मग ते फ्रेश वाटतं जरा आपल्याला
वातावरण वेगवेगळं घेतल्यानंतर आणि एकच एकच वातावरण म्हणलं ना की मग आता असं पूर्ण हे होत आपल्याला नकोशी होत
हा अनिष्ता स्कूल मध वगैरे ट्रिप वगैरे जाते फिरण्यासाठी तर तेेव्हा म्हणे छान वाटतय सर्ना मुली वगैरे असता त भारी वाटतं फिरायला जाणं एक आनंद वेगळाच असतो आहे ना तो
हो मस्त वाटत
हा
ती मजाच वेगळी असायची पहिली आणि फॅमिली सोबत जाणं आणि मैत्रिणींसोबत जाण त्यात
म्हणजे ती शाळेची ट्रीप वगैरे जायची बघा आदरणी शिक्षक वगैरे मैत्रिणी मित्र वगैरे यांच्यासोबत जातानी किती छान वाटतं फिरायला जाणं
हो ना
हा मग फिरायला जात आणि मी सोचित त्याच काळज तर घेनच करच म्हणजे आपल्याला शिक्षक वगैरे सांगतच फिरायला की जाणार आहे पण परिसर आपल्याला अस्वच्छ करायचा आणि स्वच्छच ठेवायचंय ठ आपण जाऊ आपण आणि निसर्गाच जातानी आपली जबाबदारी असते ना फक्त स्वच्छता राखायचं गेल फिरायला इथे कुरकुरे खा टाकून द्या शिक्षक लोक किती छान सांगतात
हो आणि शिक्षक असतात ना आपल्यासोबत फिराय वगैरे गेल्यानंतर तिथली माहिती त सुद्धा ते विचरत असतात त्यामुळे आपल्याला तिथ सहलीला गेल्यानंतर ना खूप काही शिकायला पण मिळत
आणि शिक्षक लोक कशी करतात म्हणजे सहल पण ना अशा पर्यटन स्थळीच काढात कि तिथ आपल्याला घेण्यासारख काहीतरी असावं अशा ठिकाणी
हा मनाचं मनोरंजनच असतं ना आणि ज्ञान पण भेटत आपल्याला बर्‍यापैकी
हो ना
हा आरोग्य वाढण्यासाठी उत्तम साधन पण बरच नक्कीच कला जायण्याचा प्रयत्न करायचा मैत्रिणी सोबत गेलं तर अजूनच वाढ आनंद भेटतो आम्ही तर जायचो आमची मैत्रिणींची दहावीला असताना सहल गेली होती वॉटरपार्क गेली इतकी मजी यायची खूप छान छान वाटायचं का
हो आणि असं म्हणजे मिस्टर घरातल्या सोबत जाण आणि मैत्रिणी सोबत सोबत मैत्रिणींसोबत गेल ना आपल्याला पाहिजे अस एन्जॉय कराय येतो पण फॅमिली सोबत गेलो ना की त्यांच्या खाली दबावात राहुन आपल्या एन्जॉय करायला लागतो मग आपण मन सोक्त एन्जॉय नाही करत
आणि मैत्रिणी असतं ना व ती कॉमेडी जॉब वगैरे खूप चांगलं चांगलं वाटतं ना वो खूप भारी वाटत
हो आणि कस पण मग हे आता राडा वगैरे त्या टाइम मध्ये फुल एन्जॉय येतो तस मिस सरळ चाला ह्याच्या वर इकडं बघू नका तिकडं बघू नका हे असं
ते हेच नावाज फॅमिली सग तसं माहित सव्वा तीन च्या वेगाचा असतो बर का खूप छान वाटतं चालेल ताई धन्यवाद
हा
ह